हां येतोय आता आवाज?
हो येतोय येतोय मॅडम. हां नमस्कांर मॅडम बोला.
अ कायं नाहीं मला ऍक्च्युली ती माहिती हवी होती तुम्हीं कामं करतांयना.
हां हां हां.
हा टेडी वगैरे बनवणं क्राफ्टिंग तरं त्यांच्याविषयीची थोडी माहिती हवी होती.
ओके मॅडम सांगते मी माहिती अशी होती की नां टेडी बिअरच मी बनवते त्याच्यामध्ये भरंपूर व्हेरांयटी आहे आपले म्हणजे समजां आता तुम्हांला मोठं टेडीबिअर्सचं पाहिजे ते परत ससा वगैरे आणि अ परत त अ तुम्हांला जसं हवे असेल तसं भेटू शकतेय मॅडम
अच्छा म्हणजे बनवन शिकवता पण तुम्ही की फक्त बनवून विकता.
अ शिकू पणं शकतोय मॅडम कारणं की ते अ शिकवल्या शिवायं समज समजणार नाय न मॅडम त्यांच्या मध्ये कसय आपल्याला त्यांचे साहित्यांप्रमाणे कस आप आपण ब्लाऊज वगैरें शिवतो. त्यांज पण आपल्याला कराव लागत ना मेजरमेंट वगैरें घ्याव लागत.
हो हो
आणि मगं त्याच्यानंतरूंन मगं आपल्याला ते कपड्यांवर अ कागदावरती हे करूंन आणि कपड्यांवरती डिझाईन करावं लागते मॅडम. तेव्हा ते मगं त्यांच्यानंतर मगं ते ब्लाऊज सारखं आपल्याला कापून वगैरें ब्लेडनी तसं हे मशीननी कस आपण कैचीनी कापतो वगैरें तसं ते ब्लेडनी त्यांला कापावं लागतं. आणि मगं त्यांज स सुरुवांत असती आणि त्यांजा काप पुसपण वेगळां असतो ना मॅडम.
अच्छा पॅटर्न असत का त्यांचे पण
हो पॅटर्न भरपूर पॅटर्न असतात म्हणा पाहिजे तशी पॅटर्न आहे म्हणजे आता समजा मंकी झाला. ससा झाला परत आपल बर्डस चे झाले ज्यामध्ये सगळे येतात त्यांच्यामध्ये यॅलीफंट वगैरें जेवढे म्हणजे प्राण्यांचे वगैरे ते पण येतात.
अच्छा सॉफ्टटॉईज मध्ये जे जे येतात ते
हो हो त्याच्यामध्ये पुन्हा येतात.
आणि तुम्ही दुसरं वेगळ काय बनवता?
दुसरं वेगळ अस बनवते की आपल समजा आता हे दिवाळीच हे आहेत तोरणं वगैरे नाय का मोत्यांचे तोरणं असतात. आपण लटकन वगैरें असतात ते बनवते प्लस त तसचं असत सॉप्ट सारख्याच एक कपडा असतो तरं त्यांचे यॅप पलस बनवाचे अ बन अनांर बनवांयचा अनार असं चंरदा हे आपलं डाळिंब ते बनवांयचे तसच हे ना सॉक्स मध्यें असते तो फॉर्मचा तो कापूस असो ना टेडीवेअरचा तोच कापूस टाकून असं य ना वरती झुंबर कसं लटकवतांत तसं लटकूंन ते बनवलं जात.
अरे वां!
झुंबर सारखंच असतं म्हणजे ते एक प्रकारचं असं फुलदाणी आस फुलदाणी पण करता येत त्याची प्लस आपल्या आप ते तोरण पण करू शकतोय मॅडम.
अच्छा आणि ते कोणाला हवं असेल तर कसं मिळतं?
कोणाला हवं असल तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला पाहिजे ते व्हरायट्यांमध्ये भेटून जाईल समजा आता तुम्ही तुमच्यावर ये तुम्हाला जस पाहिजे तस भेटू शकत मॅडम असं हम्म आता समजा आता तुम्हाला
विकतात ना सध्या
हो विकते मॅडम जे आता स समजा तुम्हाला एखादी वस्तू हवी आता समजा मोठा टेडीबिअर हवाय
हम्म.
एक बाळासारखा टेडीबिअर असतो ना मोठा तो हवाय. तर तो जास्त पाचशे पर्यंत जाईल मॅडम कारण की ते पूर्ण त्याची मजुरी वगैरे धरून कपडा
सगंळ माझं तर काही नाही माझ दीडशे रुपये निघते मॅडम पण मग त्याच सामान महाग असतं ना.
हो सामान महाग असत.
हो त्याच्यामुळे आणि ते क्वालिटी म्हणजे कसं आता ते मजबूत राहील ना असं टिकाऊ बाहेरच्या सारखं कस ते काून ते कपडे वळ भरतात त्याच्यामध्ये पण आपला फोम भरला जाईल त्याच्यामध्ये
हा हा आणि अ घरामधले झुंबर वगैरे पण बनवता?
हो बनवते.
त्याचे काय प्राइज असते मग? किती पासून स्टार्टिंग? अच्छा.
ते काय महाग नसतं तेच म्हणजे मी शंभर रुपयेच काढते.
हम्म हम् चालेल ना छान मस्त. आणि काय बनवता?
हेच आपलं टेडीबेअरचच येतात सध्याला आणि झुंबर वगैरे परत आपले मोत्यांची माळ वगैरे ते बनू शकते. प्लस आपले अ म साध्या फुलांचे नाही का झेंडूच्या फुलांचे तोरणं ते बनवते. पायदान वगैरे नसत का आपले बनवतात कपड्याचे ते बनवते.
असं दोन तीन अ प्रकार येतात मला घरामधून ज्या
हम्म हम्म् चांगलंय ना म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू
होय म्हणजे आपलं काही ना काही थोडंफार चालू ठेवलं म्हणजे बरं राहतना.
हा तेच तर मुलं शाळेत जाता
हो आहे ना एक नंबर.
हमम हम हम.
हम. बाकी तुम्ही तुम तुम तुमच म्हणजे तुं तुम्हाला शिकायचं होतं का?
शिकायचं होत.
हम्म.
आणि आवडलं तर ऑर्डर पण केली असती म्हणून
हो आता मुलं असल्यावर मुलांना लागतच ना ते आता अअ बाहेरून घ्यायला गेलं तर तुम्हाला ते अ कॉस्टली पण जाईल आणि त्याच काय दोन तीन महिन्यात युज होईल आणि नंतर ते फेकल्यावरी जात. त्याच्यापेक्षा हे घरगुती कसा असत आप त्याचा योग्य तो कपडा वापरता त्याचे कापूस पण तसाच असतो आणि आपल्याला ते बनवायला पण बनवत ते आपण चांगलंये. कपडा यूज करूनच बनवतो. ते बाहेरचे असतात ते कोणता पण कपडा त्याच्यामध्ये भरतात कधी फाटून पण जातात. वड ताडमध्ये ते फाटलं जात. हे कसं व्यवस्थित असतं ना म्हणजे ते आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. दिसायला पण सोबर दिसत.
हो हो.
असं. त्यामुळे बाकी ते झुंमर वगैरे तर दिवाळीची वेळेस बनवते मी दिवाळीला लाग ना आपल्याला घरामध्ये शोपीस वगैरे परत तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लागतात असं दिवे वगैरे दिवे पण बनवते मी. दिवेला कलर आणयची. हो दिवे कलर वगैरे
आता उलनच्या रांगोळी वगैरे आलेल्या आहेत तसं पण काही बनवता?
हो हो, तसं पण बनवते मॅम. उलनचे रांगोळे म्हणजे तो पेपरच आपला प्लास्टिक पेपर असतो ते पे परवा ती ना उलनच डिझाईन करून घ्यायची पहिले आपल्याला पाहिजे तस कमळाचं फूल सूर्यफूल वगैरे डिझाईन करून घ्यायची आणि मंग जो आपला फेविकॉल सारखाच असतो ना त्याने त्याच्याने तो उलन आणून आणि त्याच्यामध्ये चिटकवायचं.
हा.
छान वाटतं ते पण. कट करून घ्यायच. हो म्हणजे असं बाहेर आपण कसं कागद वगैरे तो फाटून जातो ना. हे आपण दिवाळीचे वेळेस पण ठेवू शक तय. लक्ष्मी पूजनाचे वेस किंवा दार ते ठेवू शकतय. म्हणजे जागोजागी हे करू शकतय आपण त्याच
हो.
शोपीस वगैरे असं छान दिसतं ना डेकोरेशन वगैरे.
हो न.
हम्म.
हळदी, कुंकू असेल तेव्हा ठेवता येतं बरंच
हो. बऱ्याच वेळाला ठेवता येत.
चालेल असेल ना मला तर मी तुम्हाला ऑर्डर देईन.
हो हो चालेल नक्की नक्की सांग.
झुंबर साठीच विचारायचं होत ऍक्च्युली.
हो हो, चालेल काय हरकत नाही म.
ठीक
बाकी काय हे आपल्याला हेच तुम्हाला जेव्हा वाटला तेव्हा तुम्ही सांगू शकताय. मी तुम्ही कधी पण सांगा मला मी बनवून देईल तुम्हाला.
अच्छा. मग ते पाठवत का अ ऍड्रेस वर पाठवता की घ्यायला यावं लागतं? हॅलो.
पहिले मंगला दस तुम्हाला मेसेज करून मी तुम्हाला सांगू दे तुम्हाला नेमकं कोणत पाहिजे तुम्ही मला सांगा. की असं अस मला पाहिजे तर मग असं अस एवढं पाहिजे की बा किती पाहिजे? किती दोन पाहिजे, तीन पाहिजे किती पाहिजे असं तसं मी तुम्हाला बनवून देईन. तुम्हाला पाहिजे तिथे मी तुम्हाला ये पोस्ट करून देईल मॅडम किंवा मग जवळ असेल त तुम्हाला देऊन टाकल मग आणून असं करेल. आता तुम्ही लांब तर नसेल ना जवळ पासच असेल.
अ हो चालेल. कळवेल मी तुम्हाला कॉल करेल किंवा मेसेज करेल हम्म.
हा तुम्हाला, ते एटी बीएडचा हवां असं लहान मुलांसाठी तर ते पण आहे आपल्याकडे. ते पण देऊ शकत, मॅडम, मी बनून.
चालेल ना.
आपल्याकडे क्वालिटी असते, त्यामुळे काही विषय
घरगुती म्हणजे. पाले.
हम्म, घरगुती असत ते. तुम्हाला हवां असेल ना? तुम्ही फक्त एकदा सांगा. मला मेसेज केला तरी चालेल. मी आणि म कोणतं पाहिजे ते पण सांगा, मी तुम्हाला बनून दिल. हा.. आणि बाकी, बाकी. तुम्हाला ते टेबल वरच ते असतं ना? उलंनच असत. गालीच्या वगैरे ते पाहिजे असेल, तर ते पण देऊ शकते, मॅम, म्हणून.
ह... चालेल, करेल तुम्हाला मेसेज हुं..
हो, हो, चालेल. नक् नक्की करा. मी वाट बघेल. मेसेज केला, किंवा म सांगून दे्याल. तुम्हाला काय काय नाही, अजून काय हवं असेल, तर सांगू शकताय, मॅडम, तुम्ही.
हो, चालेल ना? मी मेसेज करते तस.
हो, चालेल. मॅ ठीक आहे, चालेल.
हो.
थँक्यू.
भारतातले त्योहार. आप्पा हुं... हा, होते.